हॅलो हा
हा आवडलं का
अ चालेय बघा तुमचं
हम्म आमचं हाय आवरायच चालूय निम्मा आवरलं भाकरी करायला लागलोय भाजी केली आणि भाकरी कराला लागल भाजी करायच आहे हम्म हम्म जम ळ पद्ज प हम्म ते करायला ते नंतर ना
हा हा
हम्म आणि माही असते आणि दोन तीन दिवसाना नाही आता मा असते आणि चार दिवसान मिरघ झाल्यानंतर म्हण त्यात मग त बकरी कापत देवाला मग त्यातलं वाट असं म्हणून घेत त कोणाला म्हणजे आपल्या पाण्या जा पाहण्यांच्या व ना असं कोण पाचशेचा घेत एकोण हजारचा असं म्हणजेिलो वजन करात तो पाशे रुये को नाश किलो दोन किलो ते आपल्यावर राहतय मग नरसोबातच येत म्हणून पय मग एप्रिल महिन्या बसतो तोचे तेव्हा पोळ्या करतत आणि मग असं दे काहीतरी कार्यक्रम ठेवतत या टायमाला पण ठेवला होता मस्तच कार्यक्रम हो दव रात्री हुशार पण त्या हम् खर बघायसारखा असा कार्यक्रम होता चांगले होता ह काय नाव त्याचं काय नाय होतो मी पण वितारल ते कार्यक्रम मलाच आठवण झालंय हो काय होत काय बाय नाव त्याचा संगीबाजी आसतय
त अ सलाम महाराष्ट्र कार्यक्रम होता तो पण चांगला होता म्हणजे आधी ज्या पद्धतीचा सगळ वेशभूषा वगैरे आणि म्हणजे पारंपरिक पहिल्याच्या पद्धती त्यांच्याबद्दल का
हा हा मग आमच्या इथे बी असतेय संगी भजन असते. शिवजयंतीला असे लेडीजांना संगीत खुर्च्या लिंबू चमचे. परत फुगे फुगवायचा कार्यक्रम क्रम असं घेत्यात. आणि मग गवर गणपती लाण्यास ते आमच गाव लहान आहे. पण सगळी मिळून असं कार्यक्रम.
तेच बरं आसतय ओ आला. तेच असत.
वट सावित्रीची पौर्णिमा आली आहे.
कुणाला विचारत नाही आवो. लहान गावात जे पारंपरिक पद्धती त्यातच मज्जा असते. असत्या
होय होय आता वट सावित्रीची पौर्णिमा आली य
होय होय.
हम्म वटसावित्रीच्या पौर्णिमेला पण हाय वड्याचं झाड आहे त्या दिवशी सगळ्या बाईका का हिरव्या साड्या नेसत्यात.
हा.
वडाच्या फेऱ्या घालून येत्यात.
हा.
असं करतय. हम्. हम्.
आमच्याकडे पण त्याचा उपवास असतोय त्या दिवशी. ह नवऱ्याचा उपवास असतो नाही, नवऱ्यासाठी आपण केलेलं मग हा मग ते, अ त्याच्यासाठी तिकडं पुजण्यासाठी ते हळदी कुंकू एक पीस ह नारळ, परत, आरतीचे ताट करून घ्यायला लागतय, आंबा आंबा, फळं, अशे पाच न्याय लाग त्यात
हा. हा. हा.
म तिथ थोड्या बायकाात गीत म्हणत तसं गाणी म्हणत, दोरा गुंडळत्यात,
हम.
वडाला पुजायचं पाच गाणी म्हणायचं आणि यायचं आमच्याकडे पण अशा पद्धती असतात बघा.
असते अद वा ह् आमच्या इकडे बी असत्यात आणि- परत दसऱ्याला पण देवळात कार्यक्रम असत्यात. नऊ दिवसाचा उपवास असतोय. म तुमच इते नवरतन कसं धरत्यात
अ.. आमच्याकडे काय एवढ नवरतन खडक नसतय, आमच्याकडे दिवस उपाशी वैगरे खायचे आणि संध्याकाळी
हम्.
म दही भात खात्यात,
खात्यात होय, हा. हा. आमच्याइकडं फळ खाऊन अस खारीक, अ.. दूध खाऊन, खर नऊ दिवस आमच्या इकडं भात वगैरे काय खाहीत नाहीत. तसच असंत, हा तसच असं करत्यात. हम्म.
मग थोडी माणसं देवळात त्यात थोडी माणसं घरातल्या हेला करत्यात,
हा हा देवळाात त्या आंबाबाईला बी बसत की कोल्हापूरच्या
होय होय आमच्या इथं पण मंदिर आहेत
हम्म एके गावात नुसतात तिरीत आणि ख का ते खजूर करून नरोधन करत
होय होय होय तर देवाचा महिमा पण असतोय तेवढा
हम्म त्या हम्म हम्म
आम्ही पण आलय जरा मच्शी बाहेर बांधल्यात तवारेला त्या आत बांधायचे हा त्याच्यामुळं
हा हा हा ह जेवण आता भाकरी करायच चालत घटभजी करायची अजून काहीत
हा हा
माझ्या मजराला जरा बरं वाट ना काय खायला घरयस झोपलंय मांजर मगच्या उलट्याक तुम्हाला काय माहित आहे होय तस काय नाही काय तर बाहेरचं खाल्लंय वेगळं
हा हा
त्यामुळे त्याला दवा देत
ह हा हा हा ह ऍडमिट घऊन करा चालते त्यांचे डॉक्टर पण असतात ऍडमिट जरी केलं तर चालते
आणिली मुलगी म्हणतेला चमचा ना दही पाजा समोर मुलगी आहे
म्हणजे लवकरच जीव जाईल मांजराचा आ पाचत्यात व एाधी मांजर झाला
त तही पाचा एक चमची ह म्हणजे उलट्या कमीत
म्हणजे हळू जीव जाणार ते फास्ट जीव जायचं. काम करतिया वाटत.
काय माहिती वा काय विषय नाही पाजल त्या झोपलंय आता
हा हा वातावरण कस आहे तुमच्याकड मग?
काय तावा लागलय बघितलंसां पाऊस काय काय पाऊस नाही.
नाही पाऊसच नाही हो पाऊसच नाही त्याच्यामुळच
काय करायचं अस कळना झालय तरव पेराय नाही. काय नाही.
हा हा तरवा म्हणजे काय असतय हो?
तरवा म्हणजे कनी त्या जागेला आपण हे शेनी रावतोय कनी त्या शेणी नि म्हणून असे एक अस चौकोन असे मांडत्यात त्याच्यावर पाला पाचोळा असा गोळा करून टाकत्यात. आणि ती जागा पेटवत्यात. ती जागा पेटली कनी म्हणजे पेटवल्याशिवाय जाय लावत नाही सोडा ती पेटवून तेवढी नांगरून कनी त्यात बी घाल भाताच भात घालत्यात आणि ह्यात मग हे करून उगवून आलं कनी मग ते असं पसरून ह्यच्यातन मांडत्यात. नांगरून वाकत मा चिखलात मांत्यात असं करत्यात त्याला रो तरवा म्हणत्यात हम्म आणि मग ते भात मांडलं की मग तीन महिन्यान दोन महि दीड महिन्यान बांगलंनी करायच्या.
अस होय हा हा ते एक एक जन तस पन करतात पेरणीमा द्वारे दुसऱ्या आनी हे करत्यात होय.
नाहीय का? हा तस करत्यात.
हं
परत कोण कोण असं कर की डायरेक्टच भातच भातच टाकून मांडतय. पण त्याच हे येत नाही. तरव येत नाहीत. अं ग्रांद भरपूर आहेत. ते रान भरपूर येतय. परवा त्याला यायला लागत नाही पर्वाची गरज लागल. मला तर रान येतय सारख सारख बांधणी करायला लागतात हो. मग चिकलात मांडलं कि तिला आम्ही एवढ. येत नाही. अ रानला येत नाही वरच्यावर मग हे कराय लागतय. बरबडतय ते हम्मं हम्मं. तुमच्या इकडे काय नसतय वाटतं.
आमच्याकड का नाही जनावरांना थोडं असं ते वैरन करायला लागतंय.
हां आमच्या इथ नाचण्यास सर्व असतोय. आई चा तरवा असो.
होय का आता खरं पाऊस नसल्यामुळे काय. पेरले नस.
नाही नाही ज्यांचं पाण्यावर तरव आहेत ज्यांचं पाणी आहे त्यांच तरव पेरले तर आता. स्कीम पण बंद केली आजपास तून लाईट. नाही य नदीला पाणी नाही दे ना. आता सस्कीम न शेताला पाणी पाजून प्यायला. पाणी कुठ जायच?
हां हां नदीच पाणी येत आय काय तिकडं.
हा नदीच पाणी येतंय उसाला तर ते आजपासून होत की रे मग त्याच्यावरच माणसानी तरवस पेरली ती हो. आता अवघड झालं ना म एककांद्र पाऊ. पडला असता म्हणजे बर झालं असत.
का पडला असता बरं झाल असत म्हणतोय खर ते काय आता निसर्गाची करणी.
आज जरा ताव आहे, वाटतंय पडल असं झीरमाट तर बारीक रात्रीला. बघूया आता पडतोय काय तावा लागलंय बरंच आज.
हा हा जरा पाऊस पाहिजेच वो माणसांचं हे व्हायला लागलंय न मरण झाल्या गत झालय नव्ह.
तर काय वो ऊन तरी किती सोचणार आहे सांगा सोस नच्या सोसून. हां.
त्याच्यामुळं हे पाहिजेच पाऊस.
हेच पाऊस पाहिजे वो
होय होय. तर पाण्याची
दुसऱ्या नंबरवर न एकदा कॉल करून बघणारा? त्या दुसऱ्या नंबरवर कॉल करू बघणार माझ्या? ते सत त्यां नऊच्याच की ते एक दोन डिस्कनेक्टिंग म्हणजे ते पण कोण-कोण असं सांगायल की ते पण एकशे ऐंशी ए पडाय लागले वाटत त्याला, म्हणून बघा. काय झाल ते चालतय तुमच टायमिंग झालय बगा मॅडम.
हा.